हा
हम बोला ना.
काय करू राहिलीस?
काही नही ओ, तुम्ही काय करू राहिल्या?
काही नहीं, आता मी काय करते, चहा बनवते, थोडी चहा घेते आता.
मला नाही म्हणल्या, मी-म आप, मी नसती गेली का मग?
चौद्या आता चहा घेते अजूनला आता मीटिंग घे परत.
हा हा, आणि तुम्हीलेचा ना ग्या अजो.
संध्याकाळ मला हे थंडी मुळ घ्यावडती.
नाही ना आपण मग ते शरीरामुळे.
हम्म ते तर हई म्हना.
चहा चांगला नसतो लय.
नाही चांगला नसूग.
हम्म.
ह
बोललेत तुम्ही आणणाला मग.
बोलले ना.
लॅपटॉपचा.
हां बोले ना.
काय मही मग अण्णा.
होव म्हणे बोलतो म्हणे.
हो ना,
एवढं म्हणले.
आहे तर काहीत तची स्कीम आहे बरं का पण मग.
खाना म आता पहि ना काय काही नाही आहे ना.
ह तेच ना मग ते म्हणजे दुसरं काही नाही त्याचाच फायदा होऊ जाई ना तर.
हा ना.
अना म्हणत होते लाय पैसे लागून राल मग शिक्षणाला म्हणलं आता मग सगळ्याच गोष्टी मागे आली म्हटलं मग आता.
हा गं पैसे तर लागूच राहिले खरंच.
अणा म्हणे त्या दिवशी बारा हजार भरले म्हणे काल पर दहा हजार रुपये भरले.
खरच ना. पैसे लागून राहिली खरं.
त्याला क्लासला यायला जायला उजून खर्च.
त्याच्यामुळे थोडं परेशानी झाली घरामुळे नाही तर मग त्याचं काही नाही त्याचं शिक्ण. मग काही काम नव्हत.
पण जाऊद्याना होऊन गेला ना.
हांगी रजमी म्हती त्याचा हात. ह्त करायचं आहे आम्हाला आता त्याचा याचा हप्ता आहे पॉलिसीचा.
त्याची पॉलिसी काढलेली का.
हा त्याची पॉलिसी काढलेली तिसरा ह्ता येते त्याचा आता.
होव का.
त्याची पॉलिसी हप्ता भरला आता. पैसे नाही म्हलं पेमेंट होई. पैशाची लय पारशान झाली सध्याच.
अण्णा म्हणत होते घराला पेश लागत म्ह कोमल जसे आक तसे.
नई खरंच लई पैसे लागते बाई घराला मी म्हणते. अ धरतो माणूस एक आणि ते होतं एक चार.
अण्णा तेच म्हणे आम्ही दोन अडीच लाख रुपये धरले म्हणे पण ते जास्त बजेट होऊन गेलं म्हणे.
हा खरंच होऊन गेलं लई पैसे लागतेत. ते माणुस पकडते हा ते तर हायेच मग आता काय करते.
घरदाराची बी सोय लागती ना ओ. आज अजून नई पण आता एवढे दिवस आपण तर
नई... इतके दिवस धकलं बाई आमचं काई वाटलं नाई, पण आता लागनच ना इथून पुढं
हं तेच ना... आपण केलं ऍडजस्ट.... पण आता पोरी, कसं काय करतील
नई... नई... नई करणार.
मग
पाऊस चांगलाच येऊ राहिला काय?
हाव ना... उघडलं का काय, कौनं आता?
हा ना... ते धर कपडे वाळून द्यायना... धर काईच नई
काहीच नाई ना... लगेच बोर झालं की, कपडे काढ टाक, काढ टाक
हुं
बघू, आता पाहू. म्हणजे त्याचंही एकदा ते लागूस्तवर... सेटल होऊस्तवर चांगला... मग काई ताण नाई राहणार आम्हाला जास्त ते एकदा सेटल झाल्या वर
हाव ना.. पुण्याला नाशिकला चांगले म्हणा.
हा
नंतर पण, जॉबसाठी समजा
हा... ते तर
तिकडे चांगला स्कोप आहे ना परत.
हाव
आपल्याकडं समजा जेवढं ए... ते सगळं कंपनीवाले, सगळं करून घेत्याल... मग खर्च बिर्च सगळं देत्याल
हुं
तेवढं मग... त्या बाबतीत, पवनचं... आमच्या पवनचं येवढं डोकं नई बरं का... त्याचे मम्मी पप्पा कसं, पैशे देवू राहले त्याला
का गं? काहायला पैशे द्यायचे, पन्नास वेळा... विचार करते
नाई पण मग... क्लासला का नई, धाडू तर राहिले ना आता
एवढं हुशार नाई ते
त्या मानानं... ते विशाल बी समजा... ते आमचं विशाल आर्मीचं पेपर निघेल ए तिला माहित होईल ना... तसे ती नुसतीच हात पाय शिकू राहले, आपटा आपटीच... चालू ए तिची
हाऊ का?
हम्म. ती म्हणती मग ते ज्याला.... करायला समजा... ती म्हणत होती असे ज्याच्याकडे नई याला विचारा.. अन ज्याला हाई त्याला नई
हम्म बरंए ना म्हणे ... तो म्हणतोय चांगलं ए
हाऊ बाई... हा
हुं
आई बाईचं, कसं ए बिचारीला आता, करू लागली पोरांची शिक्षणं
हा
तिला गेलं बिचारीला... काढून इधून
ती तशी ए म्हणा तिसच ऐका तिथे आपल्याकडं ऐकून घेत म ति तिला सांगून घेते तिला बी अस, अस मजबुरी अस आली सारखंच वाटतं ना ओ मग
हम्म मग मी झोपलीया उठली का
नाही, नाही झोपील ती अजून
हम्म
काय म्हणते उषाबाई मग तुमची
हा मला म्हणतं होते अण्णा काल परवा
हा
पण लई डिमांड आहे ना वो त्यांची मग
हाव
पाच अण सहा
काय म्हणे अण्णा
अण्णा म्हणत होते म्हणे द्यायचं आहे का घ्यायचंय मी म्हणलं घ्यायचं बी नाही आणि द्यायचं आपल्याला काही सांगता नाही येणार आता म्हटलं आज उद्या चालू रस्ता आहे म्हणलं म्हणजे अण्णा म्हणतेत तू होणारच पाच फूट सगायला सोडणार इकडून, इकडून
हाव
आता सगळ्यांना रोडवरचे घर बांधलेले सगळ्यांना दाह, दाह पुुट पुढं सोडले आणि मग घर बांधले म
हा खरच आह ना
होणीच रोड वर बांधेल नाही ऐन रोड वरच आहे ना ते सगळं
हाव
एवढं आहे गोपीन थोडं समोर येतं ते थोडं फा हे होईल म सगळ्यालाच सोडेल म्हणे मग आता यांचं गण हो यांनी का गेट बांधलेलं म्हण उद्या चालूून काय सांगा
अण्णाचं ते हेच बी बया काय हेचं
ज्ञानेश्वर आबा
ज्ञानेश्वर हा ज्ञानेश्वर आबा त्यांच्या अजून पुढे आहे
नाही इतक्या नाही ये ना मग रोड सोडेल त्यांना
हम
रोड सोडून दिले थोडा फार का नाही ये डायरेक्ट रोड वरच आहे ना वो
हाव
मग याला असं दहशीत बस स्पेस नाही समजा
हम्, हम्
पुढं
तर बरीच जागा सुटली ना का ते उकाटा टाकत होते तिथली जागा सुटली ना
पण मग ती तर रोड मसली रोडची जागा आहे ना ती
हम
त्यांनी एवढे, एवढे पैसे दिले की पाच सहा थोडी आहे ती
हा
त्यांची लई जे डिमांड आहे म आपण आता एवढं आपले पण नाही ना तेवढं घेण्यासारखी
आपल्याकडे एवढा भाव थोडी आहे.
तेच ना ते अणु आई सिटी काय म्हणती
एवढा भाव नाही आपल्याकडं,
पाच पाच फूट जर जागा उद्या जर सोडली तर काय राहिलं ते.
पाच पाच फूट जागा सोडली तर काही नाही राहत ना त्याच्यातुन
नाही
हो आता
ह
ड्रेस नाही मी इथून सध्या एक आणलं, ड्रेसले त्याला साठ सत्तर हजार रुपये दिलं तर लाव म्हटलं डोक ते काय देणार असतील तर, कारण कि त्याला वायर आहे बर का वर
हम्म
लईस लै पन्नास, पन्नास साठ सत्तर समजा
हम्म
वायर ती वर तुमची मागची रूम आहे का, तेवढाच मागे एक स्पेस आहे तेवढा मध्ये जी भिंत आहे का.
हम्म
तेवढेच तुमची मागची रूम आहे का तेवढीच येन समजाची
एवढीच जागा आहे का
हा, दोन वाड्या आहेत दोन टप्पे आहेत त्या वाड्याचे. एक समोरच फ्रंट एंड मध्ये एक भिंत आहे का ती भिंत जर सोडली तर ती मागची रूम आहे का तेवढाच स्पेस येईल तेवढा. एवढं आहे रुंदीला बरी राहिल, पण लांबीला तेवढीच
हां
किती घेतली जागा लावा बरं अंदाज सांगा
कुठे असेल तरी मग
त्याच्यामुळे वाटला मला लय महाग लागू राहिला हेच मागे लागलाय मला दीड लाखाला
हां
पण मग सगळ्याच म्हणणं पडलं त्याला आता फिअर काडी
हाव ते तर आहेच.
क
जाऊ दे मग काय आता घेतला घेतला काय
तेच ना
त्यालाच आता वेतली व्यवस्थित केलं होत
पण आपल्याकडून नाही घेणार तेवढी किंमत बाई
नाही चांगलं केलं तर घेईन ना
नाही घेणार बाई इतकी किंमत कोण नाही घेणार लोक म्हणाल सिटी आहे का हे ते यांना तुम्हाला कळल, मला यांना अस नाही कळलं ते आपल्याशिवाय त्याला दुसरा कोणी घेणार नाही म्हणून. यांनाच चुकी केली ती माहिती का त्यांनी जी बोरी लावली त्यांना जी बोली लागली त्यांनी ती देऊन टाकली तर त्यांना काय एवढी द्यायची एवढी नाही.
हा. त्यांना माहीत होतं का तुमच्या शिवाय दुसरा कोणीच घेणार नाही त्याला.
हा त्यांनी एकदमच सांगून दिला मग त्यांना माहीत होतं हे घेतील म्हणून. ते दोन्ही अडखतं चाल.
दुसरा कोणी तिथे घेणारच नव्हता घेतलं नसतं तिथं. येईल तो ह आता नको करू फोन मला मिटींग हे आता.
बरं बरं.
हा.